हा, नमस्ते मॅडम बोला.
हा. नमस्ते येतोय ना आवाज.
हो हो. येतोय आवाज येतोय बोला ना.
हां. हा म्हटलं बघा आता पाऊस वगैरे पडतोय, पण मग बाहेर नद्यांमध्ये किती काय काय वाहून येते. ते सारखं ना,
हो.. हो.. जलप्रदूषण खूप व्हायला लागलंय.
हो, आणि असं पाणी पण येतं.
घाण पाणी यायला लागलंय ना, नळाला पण.
हो. हो. त्यांच्यामुळे कस सगळेजण आजारी पण म्हणजे, बॉईल केल्याशिवाय पाणी पिऊ नाही शकतना. आणि, नद्यांमध्ये लोक कसं, काहीही टाकून देतात. ते नद्यांच पण,
कचरा टाकतात, त्यात आंघोळ करतात, गाई म्हशी घेऊन जाऊन धुवत बसतात. कपडे धुतात. त्यामुळेच पाणी घाण व्हायला लागलाय ना तो.
घाण होते. हो.. हो.. म्हणजे नद्यांना पण असं पवित्र नाही झ ठेवलेलं आहे लोकांनीच.
आंघोळ करतात. सर्रास आंघोळ करतात वॉशरूम ला जातात. कुठे अस पर्यटन स्थळी जातात. तिथे कचरा टाकून येतात आणि तो सर्व, कचरा उडतो आणि नद्यांना. तलावात किंवा समुद्रात जाऊन, साचतो तो कचरा. मग पाणी दूषित होत, मग ते क्लीन करणार कोण?
हम.
मग आपण सरकारला दोष देणार की, ते करत नाही. घाण आपण करायची आणि, सरकारने ते किती स्वच्छ म्हणून करणार आहेत ते, पण लोक त्यामुळ शेवाळ.
पण सुरुवात केली. की नद्यांमध्ये काही कचरा वगैरे फुलं, अक्षशः लोक मूर्त्यासुद्धा त्यांच्यात टाकतील.
मुर्त्या टाकतात हो, आणखी हे फुलं आप आपण देवाला रोज फुलं वाहतो ते साचवतात, आणि नेहून सगळं पाण्यात टाकतात.
हो.
मग त्यांपासून तुम्ही खत बनवा ना, फुलांपासून तुम्ही खत बनवा तीच फुलं पून्हा. त्या म- जी म्हणजे कुंडी आहे, त्यातच टाकाना ती फुलं. सगळं जमा करतात, न्हेऊन पाण्यात टाकतात, मग सगळं पाणी दूषित होतात. त्यांवर शेवाळ किती बसायला लागलय आता.
इं मग, शेवाळ तिथे नदीमध्ये जायला सुद्धा म्हणजे भीती वाटते. म्हणजे कुठ्या नदीमध्ये वगैरे जायचं राहिलं पाय धुवायला सरक कला वगैरे किती म्हणजे लोकं खूपच काही नदी हा म्हणून काही पण करत मूर्त्या फुलं वगैरे सगळं सगळंच सगळं काही ना काही घेऊन घर घरातलं घाण तिथे टाकतात
हो हो आणि पिकांना सुद्धा ते कीटकनाश नाशक म्हणून फवारणी करतात ती हवेत उडते म्हणजे तो जो कीटकनाश त्याचा ते पावडर असते ना ती हवेत उडते हवेत उड आल्यावर ते सगळं पाण्यात जातं हवेतून उडून ते पाण्यात जातं मग तेच पाणी आपण पिणार आंघोळ करणार मग त्यामु! तर एलर्जी व्हाय लागय वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलरा म्हणा का वळ मलेरिया टायफॉइड कॅन्सर सारखे रोग व्हाय लागलेत. मग हे टाळलं पाहिजे ना कुठेतरी कीटकनाश कीटकनाशक वा हे करण्याऐवजी खतांचा चांगला काही. करा ख ख का नाही येणार आहे पीक. येत तुम्ही स्वतः असं पर्सनली शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे त्याकडे!
ह् शेतकऱ्यांच पड कस झालंय लवकरात लवकर पीक येणं ते त्यांचं हे झालेलं आहे कमी याच्यात लवकर पीक यायचं मेहनत कमी घ्यायची हा खूप खूप! विषाणू म्हणजे फवारणी असते ती असे.
हो हो हो मग पाणी दूषित व्हायला लागलं ते. तेच पाणी आपण पितोय फिल्टर होते आणि कारखाने. कारखाने हे गावाच्या बाहेर उभा करणं गरजेचं आहे सिटीमध्ये जर कार! ा किंवा गावात जर कारखाने उभार केले त्याचा जो धू आहे किंवा त्याच जे सांड पाणी आहे आपल्या घ घराकडून व्हायला लागल्या ते सांडपाणी त्याचे जे कलर आहेत. हानिकारक आहेत कारखान्यात! आ सिटीतच आहेतग ते सगळं आपल्याला! म्हणजे प्रॉब्लेम यायला लागलाय ना त्याचा जो धूर निघतोय आपल्याला किती ते श्वास नलिकेत! किती लोकांना प्रॉब्लेम आहे अटॅक याला लाग लोकांना श्वास घ्यायला. प्रॉब्लेम याय लागले दमा व्हाय लागलाय. नाही आपण पण योगा वगैरे काहीच करत नाही मॉर्निंगला उठून आपल्याकडे टाईमच नस. कारण पोरांना टिफिन वगैरे बनवायचं असतं त्यामुळे आपण वॉकिंगला पण जात नाही. मग दिवसभर जे? हे अ म्हणजे अ ह म्हणजे घाण झालेली हवा किंवा. तेच आपण श्वास घेतोय ना त्या शरीराला तेच? घातक श्वासना लिक त्रास व्हाय लागलाय लोकांना.
पण आजकाल मोकळी हवा फक्त सकाळीच मिळते त्याच्यानंतर तर म्हणजे कारखाने वगैरे! वगैरे गाड्यांचं प्रदूषण वगैरे! सगळं म्हणजे चालूच होऊन जातं कंपन्यातले धूर वगैरे.
हो हो खूप खूप त्रास व्हायला लागलाय आपलं ठीक आहे सोड. आजारी असलेले लोक किंवा लहान पोर त्यांना किती त्रास व्हायला लागल्या त्या! गोष्टींमुळे ते जे दिवसभर घरातच राहतात फिरू शकत! शकत नाही त्या लोकांना किती त्रास व्हाय लागत! त्या गोष्टींच आणि आपण ना कुठेही गेल ना? ते जे रॅपर आपण खातो ते आपल्या बॅगेत घालून पुन्हा? घरी आण गजे आपण का. तिल्या तिथेच टाकून येतो पाण्याची बॉटल घेतो तिथल्या तिेच टाको क घ का पयो आता बाटल्यापासून पण आपण कुंडी तयार करू शकतो त्या ोप लावू शकतो पण आपण नाही आपल्याला मेहनतच करायची नाही आपण डायरेक्ट जातो आणि घेऊन येतो त्या प्लास्टिकच म्हणजे संय किती दिवतात लव प् आपल्याला नाही म्हणजे हे हो त्यापासून काहीच करू शकत नाहीत मग त्यापेक्षा आपण त्याचा काहीतरी उपयोग करू शकतो आता सलाईनचे जे बॉटल असतात त्यापासून वेगवेगळे फ्लॉर प तुम्ही बनवू शकता जे आपण सला लावतो ना त्या बट पाून ब पाून आपण्लॉवर प्ट बनतो फुलं बनवू शकतो मग असं काहीतरी आपण नवीन शिक बची आप कस आप मान तयारी नाही आपल्याला फक्त विकतच्या वस्तू पाहिजेत मेहनत तर आपल्याला नकोच आहे करायला हो ना
गायी जनावरं बाहेरचे रस्त्यावरचे ते इथे प्लॅस्टिक खाऊन त्यांना किती हानिकारक येते अक्षरशः त्यांच्या पोटात जातात अ काय होतात महिला आणि का अन्न त्या पिशव्यांमध्ये टाकत ात त्या गायीसर सटक ते पिशवी सोबत ते अन्न खात तर ते अन्न ते प्लॅस्टिक त्यांच्या शरीरामध्ये जात तर किती गायांना त्रास होतो किती गाय रस्त्यावरती? तर पडून तर थरून पाण सोडले म्हणजे?
हा त्याचा पाप लागणारच आहे ना आपण हो ना! मग त्यां ते जेव्हा मेल तेव्हा त्यांच्या पोटातून जी घाण आली आहे ते फक्त. फक्त प्लास्टिक होता प्लास्टिक शिवाय काहीच नव्हतं त्यांना काय कळणार आहे. ते प्लास्टिक आहे का काय आहे त्यांना. काही समजणार नाही या काय करणार आणि हे ते प्लास्टिकचे पिशव्या असतात कॅरी बॅग वापरू नका म्हणून सरकारनी किती बंदी आणली पण कुणीच ऐकत नाही सर्रास प्लास्टिकच्या पिशव्या कारण घरातून कापडे पिशवी घेऊन जायला लाज वाटते लोकांना त्यामुळे प्लास्ट बेस् आहे पण आपणच त्या कन्सरला ण स्वतःहून आपल्या घरात बलावतोय आमंत्रण देतोय की या बाबा आमच्या घरी प्लास्टिक मध्ये गरम गरम वस्तू आपण टाकू नये त्याने कॅन्सर होत कितीनदाार लोक आपल्याला सांगतात किंवा युट्यूबला आहेत
करतात पण सरासरी बायका त्याच्यामध्ये काही ना काही काही ना काही
विश ते भाज्या कोथिंबीर भाज्या वगैरे असे दिव कंटिन्यू त्यातच आपण सगळं ठेवतो आणि प्लास्टिकचे बॉक्स आणतो पर्सनली त्या ना चांगलं राहावं म्हणून प्लास्टिक चे बॉक्स आणतो आणि ते किती घातक आहे
हो प्लाॅस्टिक तर खूपच घातक आहे
हो ना आणि हे समुद्रात ते जज जाय लागले त्याचे क्सिडेंट व्हायला लागले क्सिडेंट मु जे तेल आहे ते सगळं पाण्यात मिक्स मिक्स व्हायला लागलंय त्यामुळे जे जे जलचर प्राणी वगैरे आहेत त्यांना त्यांचा पण जीव धोक्यात घालतोय एकंदरीत अ हे वायू प्रदूषण किंवा ध्वनी प्रदूषण आणि जल प्र्रदूषण हे माणसानीच मा मुळेच व्हाय लागलं हे सगळ मग आपण ते कुठेतरी रोखलं पाहिजे ना
तेज तेज पुढाकार घेतला तर सगळं काही
हा ते आपण स्वतःपासून चालू करणं गरजेचं आहे आणि कारखान्यांना पूर्ण गावाच्या बाहेर त्यांना परमेश ् गात सिटीमध्ये परमिशन गावाहेर तुम्ही काय कराय ते करा स पाची व्यवस्था करा तुम्ही ल्यात पाणी ते सोडू नका तेच पाणी आपण पितोय फिल्टर करतोय पितोय फिल्टर केल्याने त्या त्यातले जे जीवजंतू बारीक कीटकनाशके असत ते मरतात का नाही त्याच एखाद जरी अ म्हणजे एक कण जरी त्यातून आला तर त्याच्या पाासून किती कणांची उत्पत्ती होते किती आळ्या हो आपण नाही विचारच करत नाही आपण आणि पावसाळ्यात किती पाणी अस ते नाले सगळे तुडून भरलेले असतात कारण म्हणजे आपण ह किती भरलेलं असत पाणी पूर्ण गुडघ्यापर्यंत पाणी पुण्या बॉम्बेच्या ठिकाणी तर पाणी गुडघ्यापर्यंत आलेलं आहे का तर नाल्यातून पाणी बाहेर पडत नाहीये
हम्म
काय करायचं मग कपडे कुठे पाहिजे तिथं आपण टाकतो रंगपंचमीला वगैरे रंग खेळतो कपडे सगळे वायर वायरीवर सगळे कपडे फेकून येतो घरी का तुम्ही घरी आणू नाही शकत अंगावर जड होतात का तुम्हाला ते आणायला
ह
घरी आणा त्याचा काहीतरी उपयोग करा असं रस्त्यावर टाक आता मग ते सगळे कपडे जाऊन त्यांना आल्यात नाही का नाल्यात जाऊन ते अडकतात मग सगळे मग ते काढणार कोण मग पर्ण आपण गव्हर्नमेंटला सांगायचं गनमें पावसाच्या आध क्न करत कत तु् स्व करा त् करा ना नाही करायचं आपल्याला
आता रस्ते पण कसे सिमेंट कॉँक्रीट झालेले तर जमिनीत पाणी मुरायलाच चान्स मिळते त्याच्यामुळे पण पाणी नाही जात त्याच्यामुळे उन्हाळ्यात जमीन अजून कोरडी पडते ना असं झालेलं झाडांना पण मोकळा श्वास घेताय येत नाही त्या पाळमुळे कारण झाडाच्या अवतीभोवती पण सिमेंट कॉँक्रीट लावून दिलेलं राहत असं झालेलं आहे ना म्हणजे ते पाणी जिथे जागा मिळेल तिथे ते जाते वाहत वात जाते
हो महातमाग जात शेवटी ते नद्या तलावात जाऊन हे असे वेगवेगळ्या प्रकारचे रोग उत्पन्न व्हायला लागलेत
भगवतात हो हो बरोबर आहे तेच तेच
अखे सार स ठेऊ का मॅडम ठ बाय
ओके